हॅलो हा नमस्कार हा पण हो काही नाही सहजच लावला फोन म्हटलं तुमच्याशी गप्पा वााराव्यात थोड्या हा स्वयंपाक वगैरे जेवण वगैरे झालं हो जेवण वगैरे झालं अरे वा आज मा केली हो का पालक पालक पराठीे हो कशी करता पालकची भाजी पालकची भाजी मी मुगाची डाळ टाकून केली हा सुकी नाही पालक कापून घेतली कुकरला लावली कुकर आणि मुगा अाचीानी मुगाची डाळ तीन चार शिट्ट्या करून घेतल्या हा आणि मग त्याला लसू हर मिरची थोडा काळा म म लाल मसाला आणि किचन किंग मसाला टाकला स हो का छान अ थोडी घट्टच ठेवली हा छान लागते ती हो हो मी पण करते तशीच करते थोड शिस्ताना टमॅटो वगैरे टाकते जरा अजून हो का टोमॅटो मी नाही टाकला पुढच्या इ आपण बघा हो बघा बघा छान होते अ मी पण अ घट्ट सरच करते हा हा छान होते ती पण नाश्त्याला म्हंटलं वेगळं काय बनवायचं मग पालकचे पराठे केले हो छान छान वेगळं वेगळं केलं की सगळ्यांना आवडतं पण ना खायला जरा हा आणि रोज मागताला काय बनायचं तश् प्रश्नच असतो बरोबर हम्म आज सुरण काढून ठेवलं मधून पण करायलाच हेय नाही मिळाला त्या मग त्याचं काय करत सुरणाच त्याच फ्राय करती बारीक बारीक चपप्या कापून ते उकडून घेेत का आम्ही नाही नाही उकडून नाही मग अशाच त्याला मीठ मिरची आपला थोडा पावघजल असत हा हा किचन बिन मसाला आणि लिंबू पिळायच त्याच्यात हा
आणि त्याच त्याच्यात त्याच्यात थोडंस हे करून घ्यायच
त्यात बुडून घ्यायचं नंतर त्यांच रव्यात अ घोळायच. एक एक सोडायच घोळायच आणि म आपण शालो फ्राय करतो तस करायच. हं छान उकडत नाही का अजिबात नाही नाही आधीच एवढं मऊ असतं. लगेच होऊन जात वाफेवर हो का छान. फिश सारख लागत नाही. हा फी फीश सारख हा हा सगळी प्रोसेस तीच सेम- हा सेमच बरोबर. तुम्ही खाता का नॉनव्हेज.? हो खातो-खातो.
हा हा.
महिना होता तेव्हा नव्हतं खाल्ल हा ह ह. त्यामुळे म फिश कसे बनवता तुम्ही फिश. आणि बास खोबरं. लसूण, कोथिंबीर, मिरची एखादी जरा रशाला म्हणजे. तसं काही वेळेला कोळंबी वगैरे असेल तर त्याला मग हे करतो. अ काळा मसाला म्हणजे कांदा, खोबऱ्याचं वाटण. हे असं करून हो आणि जर मास हे असतील तर मग नुसतंच खोबरं कोथिंबीर लसूण. मिरची अस वाटून आणि तिखट पण टाकतो म्हणजे भाजी बनवता असं. रसा जरा ओलसर हा रसा आणि फ्राय करून. करायला मग नुसतंच तिखट मीठ. हळद लावून आमच्या आमच्या हयाच्यातच. तस थोडा गरम मसाला पण असतो मिरची पावडर सारख. करतो आम्ही आमच्याकडे काळा मसाला नाही आम्ही करत जास्त. नाही का. नाही करत मग ते अ. त्यामुळे ते तसंच छान लागतंय ते आय थिंक. नाही फिश ला ते चव असते ना. हो असते त्याच्यामुळे. काळा माश्याला मी पण नाय वापरत. डिशला नाहीच चांगला लागत ते आम्ही करत पण आमच्या इथे ते नाही करत. त्यामुळे मग ते तसं करतो.
हा.
आणि मग फ्राय तेलामध्ये फ्राय करून काढतो. हा आणि तांदळाच म्हणजे खूप वेळेस ना ते कुरकुरीत होतच नाही. हा आम्ही तांदळाचं पीठ लावतो. तांदळाच पीठ हा. आणि खूप तेल नाही टाकत आम्ही असं.
नाही का.
तळायला नाही नाही भरपूर तेलात नाही कधी तळत असं. कढईतच तळतो हा कमी तेलात कढईतच तेल असत. पण खूप असं नाही अगदी भिजून निघेल असं नाही. हा फक्त पर परतून घेतो आपण थोडस. हा होतात. चमच आणि तेल चांगलं तापून द्यायचं हम्म हम्म. गार असेल तर ते नरमच राहते नेहमी. हो का फिश हा हम्म त्यामुळे तापले ना. आणि मग टाकले. आणि मग काहीसा बारीक करायचा गॅस. हो हा कमी गॅसवर पण आधी सुरुवातीला टाकताना चांगलं तापलेलं पाहिजे. मग ते कुरकुरीत होतात चांगल्या. हा तुकडी अशी.
हा.
मग ते फिशच आणि ह्याच. ते करतो आणि हे आमच्याकडे खेकडे पण करतात. खेकडे करता का हो. हा हा ते त्यात बेसन भरून करतात. जसे हो का सुका बनवता का. नाही-नाही रस्साच करतो म्हणजे? ते सोलले ना एक भाग असा वरचा असतो ना कवची सारखा. हा हा हा त्यात बेसन भरतात बेसन थोडं भाजून त्यात तिखट, मीठ वगैरे टाकून मग ते मळतात गोळे. ते गोळे त्या पाठीच्या भागात भरायचे असे भरायचे हा आणि म ते रस्सात सोडायचे छान लागतं ते आणि रस्ता पण छान होतो त्याच काळं वाटण टाकायचं त्याला कांद्या खोबऱ्याच हा काळ्या मसाल्याच मस्त लागत ते पण मी करून कधी अ म्हणजे घरी केलेच नाही अजून कधी. होय कायं? आमच्या इथे असतात या बा जुला तर करतो म्हणजे पौर्णिमेच्या वेळेला म्हणतात चांगले असतात. हा हा त्याला चव पण असते जरा भरलेल्या असतात अश्या हा त्यामुळे त्या छान मला फॉन्स जास्त आवडतं. हा ते पण अ आमच्याकडे बाराही महिने मिळतातं. हूं ते मिळतात हूं हूं हूं त्याचं पण कांद्या खोबऱ्याच हे टाकून केलं ना काळा मसाला वाटण हा हा खूप छान चव येते हो हा हा त त्यात आमच्याकडे हे टाकतात मग बटाटा टाकतात कधी दुधी टाकतात दुधी भोपळा असतो ना. त्याच्यामध्ये त्या भाजीत हो हो नायं रस्सा करायला हो छानं लागतात. दुधी भोपळा पण आणि कसं कापून टाकता ना. हो कापून बटाटा कींवा मग ते. टोमॅटो कापून टाकायचा आणि कांद्या खोबऱ्याचं वाटणं. एकदम मस्तं होतोयं आमटी छान होते त्याची हा हा करून बघां आवडतं सगळ्यांना. ते खूप हूं हूं किंवा म अगदी मोठे असतील ना प्रॉन्सचं ते मग असं सुक्कां जरा असं लपथपीत असं अंगापुरती रस्सा. पण ते साफ खूप करावं लागतं ना हा लागतं साफ करायला पण काय एवढं वाटत नायं आता. बारीक असेल तर खूप वेळ जातो ते डोकं खाण्याचं म्हणजे अगदी कंटाळवणच काम असतं खूप बारीक असेल तर हो हा हा पण जरा मीडियम वगैरे साईज असेल तर होत पटापट. पटापट नाही मला मी कधी केलेच नाही साफ म्हणजे मला येतच नाय. हो का म आणले तर हे बाहेरनच करून आणता साफ हा बरोबर. हूं हूं हूं चालेल हो काय हा हा कोक कोकणात आमच्या इथे तांदूळ पिकतो ना चांगला मग तांदळाचेच पदार्थ जास्त असतात. हा हा हा तांदळाची भाकर आम्ही ज्वारीची करतो. बाजरीची करतो. तांदळाची नायं जास्त करत मी पणं ज्वारीची पणं करते पणं हं इथं जास्त तांदळाची आवडते सगळ्यांना भाकरी हं हं हं पण आता ते पौष्टिकता त्यासाठी आम्ही ज्वारीची भाकरी करते तांदूळ कमी करते कारण, भात पण तांदळाचा होतो आणि ज्वारी पण तांदळाची म्हणजे भाकरी पण तांदळाची म ते ते नको वाटत मग कधी ज्वारीची भाकरी कधी सकाळची गव्हाची चपाती संध्याकाळी भाकरी म कधी तरी एकदम तांदळाची भाकरी करतो आता कमी केले तांदळाच्या भाकरी प्रमाणे असं. ती कशी करताात खिशी घेऊन करतात तुम्ही अ उकड आणून. उकड म्हणजे पाण्याेवठ थोड पीठ असत ना तर तेवढंच पाणी किंवा परातीत पीठ घेऊन त्यात गरम पाणी टाकून मळलं तरी पण होतं. चांगली तुम्हाला जर अगदी खिशी म्हणजे काय? ह खिशी म्हणजे त्यालाच खिशी म्हणतो आम्ही गरम पाण्यामध्ये टाकून म ते हलवायचं उकडयचं त्याला आम् उकडायच हा. हा हा ह उकड का? त्याला म्हणजे मोदक वगैरे करताना उकड काढतात पिठाला मग ती भाकरी ला. पण नव्हते पाहत.
हो का?
हां चपाती, सब्जी हा छान हो तुमच्याकडे मोदक पण छान बनवत ना उ हो उकडीचे मोदक. आमच्याकडे आम्ही ते करून बघती मी पण चिरताच ते नाही तन. त्या पीठ चांगलं मळलं उकडलं ना चांगलं. तर मग चांगलं मळून मळून घ्यायचं पाणी लावण्यात ब सॉफ्ट व्हायला पाहिजे अगदी एही पिठा चा गोळा केला तर एकही चचीर नाही दिसाला त्याच्यावर मग त्या छड हा मळून चांगलं घ्यायचं. आ रेमेड पठ त्या चांगले होऊन जात पण घरी तांदळ दळून केले की नाही होत. नाही होतात घरी पण तुम्ही मळून च रेडमेड पठ कस काय वे साबुदाणा घालतात किंवा जरा असं मैदा मिक्स असं असतं थोडं. त्यामुळे ते होऊन हा चिरत नाही. पण घरचेही केल्यात. तुम्ही मळलंत ना चांगलं पाणी लावून लावून तर नाही चिराप पडत त्याला छान होतात मोदक.
हा हा.
असचा तर आमचे असतातच जर चतुर्थीला तर करतो आम्ही कधी कधी आता म्हणजे वेळ नस तर गव्हाच्या पिठाचे पण कर. ख खोग्याचे गव्हाच्या पेटाचे क गव्हाचं पीठ आपलं चपातीला म घ्याय त्यातच करायचे हा ते हो. हा चालेल तईल ठीक आहे धन्यवाद हो हो.